हम्म आवाज येत नव्हता तुमचा.
आमच्याकडे खूप समस्या आहे.
हो का.
इतका मोठा सम
तुमचा आवाज पण असा
असावे. कसा आवाज कसा?
मास हळू हळू हळू.
म म आम्ही थोडंस झोपेमध्ये बोलतोय ना मग डोकं दुखतय ना आमचं.
हा. हा असं वाटतय जसं काय कॅसेट, कॅसेट आटकूनच राहिली तुमची.
नाही आम्ही तस तर नाही बोलत, आमची कॅसेट अटक णार पण नाही आमच्याकडे लाईट आहे.
हम्म.
हा.
लाईट आहे पण नेटवर्क नाही आहे ना.
पण अटकायला नेटवर्कचा इश्यू. ते तुमच्याकडे पण नसू शकतो ना मग.
हो बरोबर आहे.
हम्म. तुम्ही काय, करताय आता?
आम्ही आम्ही काही नाही थोडंसं काम करतोय मग नंतर ते आमचं काम झालं का ऑनलाईन च, थोडस, मग ते काम करून आम्ही झोपून जाऊ.
म्हणजे तुम्ही चार साडेचार ला झोपणार. जेव्हा सगळे लोक उठतात तुम्ही तेव्हा झोपतात.
हा अ आमच्या इथ एकमाकड आहे ना ते पण जागच हाय. ते काय झोपू देेत आम्हाला.
त्या माकडला झाडावर पाठवून द्यायचं ना उड्या मारायला.
आम्ही असं बाहेर पाठवलो ना त्याला हाकलतो बाहेर हाकलतो. जातच नाही ते माकड. फिरून फिरून घरामध्येच बसतो फिरून फिरून घरामध्येच बसतो.
नाही ना त्याला झाडावर पाठवून द्यायचं ना त्या माकडांना.
येस ना नाही जात ना ते झाडावर झाडावर राहतच नाही ते आमच्याच गच्चीवर राहत ते गच्चीवर घरात गच्चीवर घरात
काय खरं नाही मग तुमचं? तुमच्या सखीच फोड आला तका
नाही नाही आमच्या सखकीचा फोन नाहीला आता फक्त ती दुसरी हे तर आमची मॅडम होती दुसरी त्यांचा फोन आला होता
हो का काय सांगत होते त्या बाई
त्याची सुटी घेऊ शकते का मी सरांना विचारू का
ह
म्हंटलं बाई तुला सरांनी केवांच काम सांऐकलंय तेव्हाचे ते मांगे पडलेले. ते काम उद्या करून ये म्हटलं नंतर मग सुट्टी गॅस कररा
बापरे! मॅडम तुम्ही तर, त्या सरांपेक्षा अगोदर जास्त दम दीऊन दिला.
ह मग काय माझ्यापेक्षा माझं बोलणं कायपेक्षा नाही त्या सरांचं बोलणं कायपेक्षा मीनी समजवलेलं बरं आहे ना मग
बापरे तुम्ही समजवण्याचे पण काम करतात का
डवाइस घेत असेल तर मग लिहून घ्यायची काय करणार आताचना
तुम्ही लोक सुट्टी घेण्यासाठी पण दुसऱ्या लोकांचा सल्ला घेतात का
हो सर लोकांचा सल्ला घ्यावा लागतो, की सर काय सांगणार?
न
आणि चलला जर नाही घेतला तर
नाही घेतला तर मग काय देऊ त्यांच जेवणार ते आता आपण थोडे काही करू शकतो. काय जे होणार ते आता
हा मग बोल्ल तर बोल्ल की, कोणाला काय माहिती पडतं? आपण सरांना विचारलं का? नाही विचारलं.
हा बरं रे
म उलटो ना याचा त्याचा सल्ला घेतला का मग समजून जात समोरचा व्यक्ती सुट्टी घेत काहीतरी सर बोलले असतील असं
आणि सरप ते नवीन नवीन व्यक्ती ते चांगलं राहायला पाहिजे म्हण त्यांच ऐ पण घेता
हम
जे जुन व्यक्ती ते नजरागा होत राहता
तुम्ही काय सायम पाक केला
आमेिका वांग्यांची भाजी भाकरर आणि काला केलेला होता पोळ्यावरचा
ह
मम्मीला मस्त थं म्हणजे सुट्टी होते ना मम्मीला मग चांगली झोप लागली आता थंड थंडी हवामध्ये
हम्म मला पण मला पण झप हो ला
तमच्या वेशा मला जास्त मला जास्त तोप्या ते
तुम्ही कशाला झोपत त मला नाही झोपे
येऊ माकळ बघता का
आता मी पण गोदडी ओढून झोपून राही
हे माकडाला शादाच्या गाडीवर पाठवून देऊ का
मी तर सांगितल होतो परवाच्याच दिवशी पाठवून द्या असं तुम्ही पाठवत नाही तर मी काय करणार आहे
काय रे वा काय जातो का हम् जाणा बेटा
माकड
हा
कुठे गेला माकड
हे बघ रे
माक -
काय पण घे काय सांगते आ तू
ए माकड हा माकड
येऊन जा माझ्याकडे म्हटलं
नाही ओ
हो आता बसमध्ये बस येऊन जाशील तू दुपारपर्यंत
का बर नाही
हम्म काम नाही म्हटलं शाळा का चालू नई तू काय शाळेत जात नाही बंद आहे तुझी शाळा पाऊस आलेला आहे खूप तुमची शाळा पावसामध्ये भरून गेली पूर्ण मग शाळांना सुट्टी दिलेली येऊन जाय इकडे
नाही
हो हो ना येतोय ना
हो रे हो साई कुठे गेली रे
झोपली
आवाज पण येत नाही तुझा एवढा बारीक आवाज बोलतोय उंदरासारखा
काला
बस तेवढंच
हम्
खाल्ला
कशाचा ते बी त्याला आठवण नाही कशाचा खाल्ला न काय खाल्ला
दुसरं काय
संगनाचा नाही एढा दुधाचा काला खाल्ला ना दुधाचा का -
बर शेंगदाण्या वरून आठवण करून विष येऊन जाले
आं
शेंगदाण्याचे लाडू म्हटलं येऊन जा ही शेंगदाण्याचे लाडू खरे येऊन जा
हा मला बाई काहीतरी. लाडू बनवून आणशिल सईला सइचे काजू संपून गेले.
हम्.
बस काजू बदाम मागते काजू संपून गेले तिचे हम्म ती तर लगेच यायला तयार होऊन देईन. ती तर लगेच यायला तयार राहते पण त्यािच्यासोबत कोणी कॉलेजला.
हा. काय करणार मग आता
नको ना बेटा विशु हा बघ बई निस्त ते ते पट्टी खराब करतो.
नको ना रे..
नाही काम नाही तर रिकाम काम करत बसतो.
आता ना आपण झोपून जाऊ संध्याकाळी बोलू
हम्. हम्म झोप येते ना? हा बाई झोपून घेते मी पण हे एवढं
रोपण घे भ
हम् हम्म,
झोप रे लवक झो नाही तर इकड पॅ बरोबर काय तुझ्या त्या
चालेल बरं मग झोप मला पण झोप्याचं नाव सांगून सांगून नसते आळस येते.